हा.
आता आवाज येतोय का
होोयत क.
हा काय चालले.
काय नाही जरा हे बनवायचं चाललंय डाळबट्टी
होय चहा पाणी आवरडलं का
आवरलं आवरलं
कशी करायची ग डाळ भट्टी ताई
दालभट्टि सोपी आहे करायला
सांग ना रेसिपी सांग मला त्याची कशी करायची
होय काय बरं हम्म तर घरात तुम्हाला काय कसं डाळ लागते ती बघायची
अ कोणती डाळ घ्यायची त्याला
अं मुगाची तुरीची
म्हणजे मिक्स घ्यायचं का
मिक्स पण घेऊ शकताय उडदाची नाही फक्त फक्त घ्यायची हरभऱ्याची घेऊ शकताय
बर
अ हे सगळं मीठ हळद
म्हणजे डाळे अखंड घ्यायचे क त्याचं पीठ घ्यायचंय
नाही नाही डाळी घ्यायच्या डाळी घेतल्या की त्या धुवायच्या व्यवस्थित दोन तीन पाण्यानी ते धुतल्यामुळे काय होतं त्याच्यावरचे जे अ आता आपण कुकर ला लावतो ना साधारण तर ते वर शिजवले त्याचा फेस येतो त्या फेसामुळे साधारण अं हे व्हायची शक्यता असते वरच्या त्या फेसांमुळे काय म्हणतात क्षार वाढतात त्यातले कुठलं तर ऍसिड वाढले काय नाव आहे तोंडात येणा मला
बरं पुढे
त्यामुळे ते दोन तीन वेळा धुतलं की आपण कुकरमध्येध्ये लावल्यावर ते निघून जात. वर शिजताना कस आपण फेस येतून मग फेस काढतो ना. हम् हम्. युरिक ऍसिड युरिक ऍसिड वाढतं डाळींच्या पण डाळी तर प्रोटीन ते पाहिजेत खायला त्याच्यासाठी तसं करायला लागतं मग डाळी लावून झाल्या मिठ हाळ लावून कि हम म्हणजे साधारण थोडस घट्ट वगैरे असेल तसच त्या मापन डाळ घ्यायचे हम्म आणि कुकर ला लावायची डाळ आणि त्या डाळीत हा दोन वाटे वगैरे चालू शकतात त्याला जर थोडासा रस घट्ट असतो थोडा
बरं
त्याला फोडणीसाठी मग टोमॅटो लसूण सोलून कढीपत्ता परत हळद मिरे हळद जिरे वगैरेची फोडणी हम बारीक बारीक सगळं चिरलेलं असलं पाहिजे म्हणजे ते वरणात चांगलं दिसतं चिरलं असलं की त्याची तयारी अ हा डाळ शिजवून घ्यायची आणि बाकीच सगळं साहित्य चिरून घ्यायचं
हम्
बट्टी करायचे बरेच प्रकार असतात तसे बघायला गेले तर आपल्याला आपली सोप्यात सोपी बट्टी ती कशी करायची
ह ह
तर गव्हाचं पीठ जरा थोडस मोठं धरायचं ते मोठ नाही नाही घालू श हो घालायचं क तेव्हा छुटी वाटी रवा घालायचा हो आपला सिरा जरा वाचतो तो
बर बर हा
एक वाटी घालायचा छोटी वाटी घालायचा म्हणजे साधारण चार चमचे
हम् हम्
आणि गव्हाचं पीठ थोडस मोठं घ्यायचं दळलेलं त्याच्यात मोहन घालायच म्हणजे हातावर मोहन किती थोडं घरा जास्त पण नाहीज चार वाट्या पीठ असलं तर पोह्याचा एक एक चमचा प्रत्येक एका वाटेला असं मोहन घालायचं जिरे घालायचे हे ओवा घालायच ज घाला आणि स ह त्यावर असं रवा पीठ घासून घ्यायचं सगळं व्यवस्थित सगळ्याला ते लागलं पाहिजे आपल्या हातावर सग केलेलं ते मोहन लागलं पाहिजे साधारण आणि थोडासा अर्धा चमचा सोडा घालाय लागतो पेठठू कोणी आहे ना असं ते म्हणायचं आणि ते एक चांगलं तासभर भिजत ठेवा लागतं त्या गोष्टीला म्हणजे तुला संध्याकाळी करायचं असं तर सकायचं तयारी केली पाहिजे हम्म अशा पद्धतीने ते करतात पीठ
हम् हम्
आणि सगळं ते पीठ बांधून ते तासभर भिजलं कि ते गोळे मोठे मोठे काढून लाटायचे हम्मं लाटांयचे घड्या घालांयच्या त्या पो चपांती सारखं मोठं लाटांयचं त्यांच्या चार घड्या घालांयच्या पुन्हां चपांती सारखी मोठीं चपांती लाटत पुन्हां लाटांयची पुन्हां घड्यां घालांयच्यां दोन वे केलं तरं भास होतें आणि मंग त्यांचा परत रोल काढायचा असं रोल करूंन
बर
रोल काढलां किंवा त्यांचे मोठें मोठें तुकडे एक बोटाचे साधांरण काढायंचे
हम
आणि जे हुबे तुकडे असे ते पुन्हा आडवे आडवं कापायचं मध्यें मंग त्यांच्या लेयरं दिसतांत हाउंक आपलं आपलं ते आणि
भाकरवंडी सारखं
आ करांयचं आपणं पंचक्र कशी काढतो आपणं चक्राला चक्र गोल काढल्यांवर चक्र मोठीं कांडी धरून हूबतो काढाचं म्हणजे ते नळकुट सारखं
हा बरोबर बरोबर
आणि मंग ते साधारण पीठ हे सगळं प्रमांण घट्ट पाहिजे बरं का पिठाचं पिठं त्यां चपाती सारखं वगैरे नाहीं जरा घंट
मऊ नाहीं करायचं घट्ट करायचंय बरबर
बेस्ट लागतं आणि ते थोडंसं तेल घालूंन तुकडे सगळें असे ब्राऊन रंगावर बारीक गॅस व तळूंन घ्यांयचे खूप पणं तळायचे नाहीं तळायच्यां आधी कायं होतं ते रोल उकडायचे
हा तेचं मी आता विचार न होते कितळतांना ते आपलं शिजलं जातं कां
हा हा ते रोल सगळें उकडायंचे ते उकडून बाहेर काढाचे मंग त्यांचे तूकडे करांयचे अ आणि दोन दोन कणंके काढून ते तळूंन घ्यायंचे आपले हे बां उकडून घ्यायंचे पकडल्यानंतर त्यांचे मोठें पीस करायचे आणि ते परत स्कोअरवर तोडांयंचे
हा हा हा
लेर लेर दिसतांत आणि त्या बट त्या सगळ्यां चार पांच चार पांच अशा घालूंन उकडलेल्या त्रासतं त्यामुळें त्यांमूळे खूप तळांयच्यां नाहीतं साधारण आपणं आळू थोडी कशी बसतं तसं ते काढायचं
हा म्हणजे शालू फ्राय वगैरे जे म्हणतो आपणं थोडंसं
करायला लागतं त्यांला पणं लवकर काढायचं हा लवकर काढायचं जास्तं तळलं ते कटकटीत होणारं हां मंग मंऊ सगळं खूप तळायचं नाहीं म्हणायंल नां बट्टी उकडलेली असं जरां उकडलेली जरां तळलेली अशी आडवोडी सारखं
हा हा
त्यां काढायच्यां थंड करायच्यां थोड्यांश आणि वरण करायचं चकरायला चाकं घ्यांयला चालूं करायचंय अम त्यांमध्ये तू त्यां वर्णात कांदा पणं घालू शकते येस
हं तो कसा कच्चा घालायचा कि फोडणी मध्यें
फोडणी फोडणी करायंची त्यांची कांदा घालायचा चांगला गुलाबी रंगावर झांला कि त्यांच्यात लाल दोन मिरच्या उभ्या चिरून हिरव्या दोन मिरच्या उभ्या चिरून म्हणजे ते रंगसंगतीला छान दिसतं आणि कडींपत्ता घालांयचा आणि चांगलं ते गुलाबी रंगावर कांदा झाला कि मंग टोमॅटो घालायचं टोमॅटो झाला कि मंग हा घालायचं कि फोडणीला लसच पण घालायचं हा कांदा झाल्यानंतर घात लं तरी चालतं ते आणि किंवा आधी सगळ्या सुरुवातीला घातलं तरी चालतं आणि ते सगळं परतलं की त्या चौधणीपूर जरपूर लाल मसाला लाल तिखट तुम्हाला अजून कुठलं काळा्या तिखटपाई असं सांबर सांबर मसाल्यानी जरा चोबदती
हम हम
ची बट्टी जरा बरी लागतेला
बर बर मग त्या असं जाडसरच ठेवायचं पातळ जास्त करायचं नाही का चपातीवर अस भाजी सारख खात येईल अस
वरणफळ कस असत आपले तसं खायचं ते घेऊन आणि त्यात तूप घालतात खाताना मग त्याच्याबरोबर वर काहीतरी नाचणीचा पापड असतो प्लेटिंग करताना एखादी कोशंबीर असती किंवा भाजीचे तुकडे के रे काकडी वगैरे असं प्लेटिंग करताना करायचं मग बट्टी एका प्लेट म चार बट्ट्या बाजूला वरण वरण ज म्हणजे ते वरण अस सरस नाही नाही एकत्र वाढायचं नाही वेगवेगळं वाढायचं आणि वरण किती तुमला हा तरळून नुसतंच बाजूला ठट नाही नाही नाही घालायचं नाही त्याची हे होईल ना किचकीच होईल ना त्या बट्ट्या हळूहळू प्लेट असं प्लेट वर फोडून घ्यायच्या
हा
तूप घालायचं वरण आपल्याला किती कस लागत घरात ह पिपी पाट हा हा मग ते हे सगळं फोडणी झाली की मग वरण असं गटगटीत हाटून तायचं मग ते मला किती पाहिजे ते हे होतायचे त्यात पाणी थोडस जास्त पातळ नसतच वाटी आपण रोजच्या वरणापेक्षा जरा घटत
हम्म हम् हम्
ींचं प्रमाण यामध्ये जरा जास्त असतं डाळींमुळे मग ते खायला आठवड्यात नाही एखाद्याच चांगलं असते डिश हा अ म त्या बरोबर एखादा पापड चचाांते एखादा तळलेला पापड म्हणजे पूर्ण प्लेट आपली दिसती ना शेंगदाण्याची चटणी पाहिजे असेल तररी ाली कोशिंबी डाळी बरोबर खाऊ शकतो पण भाताची गरजच लागत नाही असा पांढरा पांढरा साधा भात साधा भात कारण बरेच प्रकार होते ना हे जड होतं डाळबट्टीच त्यामुळे भात शक्य तो लागतच नाही
हा हा हा
दुऱ्या प्र प्रकारे आणि बट्या कश्या करतात माहिितय का हे आता आपल्याला ते आरावर शिजवायचं माहित नाही म्हणून ते हेच पिट आहे ना गोल गोल उंडे करून आरावर आधी उकडतात ह्याच्यावर मगसारखं ते उकडतात
बरं
आणि पुन्हा ते आ उकडलेले मुंडे आहेत आ टाकतात ग चुलीचा आर पडलेला असतो तो निखाऱ्यात टाकतात आणि त्याला ते ह्याचाचमक लागतो ना मग
हा हा हा बर
स्मोकी फ्लेवर येतो त्याला मग ते बाबा बट त्या ह्याच्यात पण भासतात आणि मग परत पुसून घेतात स्वच्छ कपड्याना आपण कशी एखा पिठ चपातीच पुसतो साधारण त्यास त्या बट्ट्या पुसून घ्यायच्या आणि त्या आपण चिरायच्या मग त्यात तुम्ही तशा पण खाऊ शकता तळू पणू शकता
ब बर छान मला आज रेसिपी तुझ्याकडून मिळाली द ची
हा कधी म्हणजे कधीतरी भाजीला नसतं काय नसतं काय करायचा प्रश्न असतो रोस् त्रामटी करतोग चपातीचा कधीतरी कंटाळ येतो तेच ते चपात्याघ करी त्याचा पण कटा य तो म्हणून एखादी एखादी रेसिपी अशी ठेवायची
हा हा
कारण महिन्या पंधरा दिवसातून करायला साधारण ज सुट्टी बघायची आणि करायची घरात सगळे आहेत बघून मग ते संपून पण जात हम् असं असं हा
चाल करते परत पण मग
हो काय करायला लागला लागलीस तर फोन कर काय कधी काय घालायचं असत आता ठोकळ सांगितले पण तुला पाहिजे असेल त्यावेेळे सांगते व्यवस्थित
हो हो चालेल